हॅलो, इथं छान वाटतेय. काहीच मी बाहेर बघते बाहेर ना हवा येवून राहिली आवाज नाही येत तुझा
का बर येत नाही
अगं इथ तिथ लई छान कुत्र बसलय बघ इकडं बघ लई छान आहे इकड ये
नाही काय कळत नाही साहेब नाही चालू आहे हॅलो!
हॅलो! हॅलो इथ इथं बस शांत आहे इथ
तू कुठंवाला हॅलो?
हॅलो! बापरे!
आई थांब ना ग हॅलो! कोण? अरे! बापरे! नाव आहे चला बाबांसंग का दात घेऊ का? अरे बापरे! ! तुम दोन बांंगर ला हं हां हॅलो! हॅलो!
हॅलो! कायच नाही झालं का? इंटरव्ह्यूच प्रिपरेशन
नाही नाही
हम
जेवण झालं का?
ह नाही ना इतकं लवकर नाही तुझं
नाही अजून वसणी आले
आणि इथं एक आय ग्लोब इंटरप्राईज काहीतरी आहे स्टॉक वार स्टॉकिस्ट थरा
हा
हेल् इकड आण फोन ते मी बोलत बसते
झालं आता किती वाज आताशी दोन मिनिटं झाली कोण होतं रे होऊदे आणि तुझ पण राहुदे. हो मी दकला तो डीपेच्या रूम वून घ्यायला लागतो.
ते शायनिंग मारते. हॅलो, हॅलो. हॅलो. कार्य चाल ना. प्लास्टिक. गे मग कार्य सु थंड बरवायता लागतो र थंड. नसत फोन फोन कमी शेतला फोन नाही केला दोन महिन्यात. आणि आज तीन दिवसपासून असे फोन करयला श जागण होत नाही केला.